होय सायाजीच पण बघितलीस.
बघितलं की.
ती तर केवढी मोठी व्हायला की नई.
व्हय.
हम्म बाई डी वाय पाटील कड लई पैसा आहे.
व्हय.
आणि तू तिकड कॉलेजला जाणार होते डी वाय पाटीला घेशील का नाया शाहू ला घेण्यापेक्षा.
नाय बाई घेतला शाहूला.
खुळच आहेस. डी वाय पाटील ला स्टँडर्ड आहे ग सगळं.
तरी पण
हां तरी पण खुळ्या वाणी केलं सगळं
शाहू पण अती चांगला आहे
आणि तिकड गावात घेणार होतीस ते
नाही ल ते बसच आणि पावसामुळ मला जायचे ना अवघड होणार म्हणून नाको म्हणली
व्हय लईच अवघड होणार.
हम्म.
होय तुला मी पहिलाच म्हणाली गप गार शाहुला ऍडमिशन घ्या आपलं शाहु पण काय कमी नाय
व्हय मग कशाला डी वाय पाटीलला जाऊन आलियास
डी वाय पाटील म्हणजे कसं आपल्या शाहुला कशी सजरीतले विदरतले आहेत ग
हम्म.
डी वाय पाटीलला स्टॅंडर्ड पोर आहेत नाद लागत नाय फालतूचा
हम्म.
म्हणून म्हटलं तुला आणि कुठलं कुठलं कॉलेज ते म्हणत होतीस
न्यू मॉडेल विसिके
न्यू मॉडेल न्यू मॉडेल कुट गं? ते
चे अंम
शाळेला होतीस तीतच नव?
न्हाइ तिकडं नवं, महाराष्ट्र हायस्कूलचं न्यू मॉडेल नवं. इकडचं न्यू मॉडेल.
हम्म. तिथं तिथं का गेली नायब? ते पण लांबच पडलं असतं.
वे
मणु तुला म्हटलं. शाहूलाच घे म्हणालतो तुला पहिल्यापासनं माहितय नवं.
वय नाई विस्कीला गे म्हणालतीस.
शाह ए शाहू कॉलेज पण म्हटल्यालं की इथल्या इथं जा म्हणून.
म्हणजे इसकी नंतर नंतर सगळी म्हणताना.
विसेके पण चांगलाय गं खरं आता तिथल्या पोरी पण लय बाद झाल्यात.
वय.
आता विसिकेच नाव खालीय. विसिक केपेक्षा शाऊ चांगलं दिसतय बघा दिसायला.
व्हय आतनं व्हय. आता अजून जरासं एक बाय कट. न्हाई न्हाई.
पयला कधीच आली नायस.
नाई पहिल्यांदा मी ऍडमिशन कराय आलतो बग. तवा बघितलं नाही तर मी बघाय न्हवतं कॉलेज.
पनीनं आलती वाट, पनी आलती वाटतं माझ्यासोबत एकदा.
ती आली आसल.
हम्म चांगलंय की नाइ आतनं.
हा ठिव काय? बाकिच्या.
हा
ह्हं, बाई. आगं बाय जायचं होतं मला. आसं का करायल्यास?
थांब की जरा थोडा वेळ बोल.
अग आता किती वाजलेत बघ.
असुदे किती तर, असुदे किती तर. थांब की पाच मिनीटे. काय गडबडय तुला काय माहित? काय आई पशी जाणार.
आईबशी जाणार का कपडे बिपडे बदलणार. . भांडी काढलेली जरा तर लोटून काढायचं, आणि जायचं फास्त बाय.
हा पनीला काम पनीनं काम कराय नाय?
नाइ ती मी उठायची आधी गेलीया बाहेर.
आं.
ती मी उठायच्या अधी गेलीया.
हम्म हम्म. कितीला?
काय माहित किती ला गेलीय?
तू कितीला यीलतीस?
मी नऊला गे, मी नवला उठलो.
नवला वय?
हा. आलतू की व आमी, सकाळ- सकाळ खाली.
कधी?
सकाळ- सकाळ. नाही तू आमच्या जी पोरगं झोपल्यालीस.
बघून गेलेस?
हम्म.
हम्म, हम्. ये मग कितीला उठलेलीस तू?
मी काय माहित. साडेआठला उठली अशी न गं. साडेआठ- नऊ.
अं पनी कितीला गेल्या?
दिदी लवकर गिलिया.
लवकर गिल्याय वय?
हम्.
ती कुठं गील्या? दुकानाकड गिलिया काय?
व्हय, दुकानात गील्या.
दुकान कसंय तुमचं?
तुला तस दाखवलं की काल.
नाही म्हणजे, कस्टंबर कसं येत्यात? कॉलेजच येत्यात कसले एत्यात? काय- काय ठेवलंय?
बिस्किटं- बिस्किट, बिस्किटं- बिस्किटं. आणि चहा, कॉफी, लेमन टी कोल्ड कॉफी
पिझ्झा बिज्जा हाय. पिज्झा- बिझ्झा.
पिझ्झा पलीकडं. हम्म. नाही. पिझ्झाचं दुकान पलीकडय. आमच्यात फक्त चहाचं ते मिळतय. हॉट बेव्हरेज, कोल्ड बेवरेज.
ते आज ठेवाय पाहिजे गं, त्याला पन फायदाय. शिकायला पाहिजेय होय, नाई. एत्यात गं कस्टमबर. मला परवा विचाराल ती मोमोजबद्दल. मला विचारालत ती मोमोज बद्दल. पलीकड लय गर्दी असत्या. मोमोज कराय चं मना लागलोय, करम वय खरं मणत्या. मोमोज मधे लई असतय. फ्लेव म्हणजे अ ग्रेवी मोमोज, फ्राय मोमोज स्टीम मोमोस शेजवान मोमोज. वय म म्हनते
त
वय आणि ती म्हणली काय, म्ह तीला मी म्हणलं स्टीमन फ्राय फक्त ठेव. आणि तिथनं तयारच मोमोज आणयचं. आता फ्रेंच फ्राईज कसं मिळत्यात तसं मी अ मागवायचं म्हणतोय.
आलो. अक्ष्याला बोलावला का, अक्षराला बोल. कोणाला बोलावंलायसा? काय बोल, बोल.
अ.
ए ठीव की बाई.
तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय जरा?
हंहं.
काय कराल्यास?
काय नाही उभारलोय गॅलरीत.
चहा पेलिस का नाही, चहा पेलिस का नाही.
नाही अजून, नाही पीत, नुसती कॉफी पितोय.
का?
कॉफी.
कधी रोज?
व्हय दररोज कॉफी पितोय मी.
अग प्यायच नसतय रोज कॉफी.
का?
नाही प्याच नसतय. खरोखर प्यायचं उष्णता होत्या कॉफीनं.
नाही बाई मी एक एकदाच पितोय नाहीतर चहाच पितोय.
पश्चाताप व्हिईल नंतर न. उष्णता बाहेर पडली की नई म्हणशील कसवा
बाई बाई मला माहती आहे ना ओटाला काय ते हे झालत.
जर उठल्याला हा त्या बाई कॉफीच जर लई वाईट होतोय. कॉफी जेवढी चांगली, तेवढी वाईट. कॉफी लई वाईट चहा एकांदा वळेस रोज पिलीस की काय नसतय. तर कॉफी प्यायची नाही बाई.
मी आत्ताच पिऊन आलो बाई कॉलेज मध्ये दहा रुपयेला कॉफी भेटत्या होई नई.
होय आणि वडा, पाव की
पचका हजार, वीस रुपये.
वीस रुपये आणि काय काय मिसळ पंधरा रुपये. वडापाव, मिसळ, कटवडा, पोहे आता तुमच्या वेळेस
हाईत वाटत.
तुमच्या आता काय काय आहे?
आता फक्त मी वडा खाल्लाय ब त्यांचा कटवडा एक हाय. हाय कि चांगला असतोय बाळ ह् कट कटवडा नाही खाल्ला मी फक्त वडा खाल्लाय.
कटवडा पण चांगला असतोय मिसळवाणी.
मला वाटले बाई कॉफी महागाय खरं काय दहा रुपयला कॉफी येत्या तिथ. सगळी म्हणजे चांगली असत्या सोड अ
च चहा किती रुपये?
चहा पण दहा रुपये.
दहा रूप
आणि आणि बघ की हाय तोच च्या देत्यात. काय म् आणि काय म्हणत्यात मा चहा पाचशे रुपये आणि स्पेशल चहा दहा रुपये काय पण लावत्यात.
आणि कॉफी कितीला?
कॉफी दहा रुपयेला.
आणि चहा पाच रुपये.
चहा पण दहा रुपयेला. आम्हाला पाहिलं माहित नव्हतं ग वे काय माहती, आम्हाला पहिला माहित नव्हत कॉफी दहा रुपयेला. आम्हांला चहा फक्त दहा रुपयला असं माहित होतं. ग नंतर मग परवा दिवशी काय केलं काय माहिती आम्ही चहाचा दोन ऑर्डरस आणि नंतर त्यांना म्हणलं कॉफी कितीला हो तर त्यांनी म्हणल दहा रुपये. आणि म्हणल चहा कॅन्सल करा आणि कॉफी द्या.
व्हा आधी वडापाव किती द खाल्ल्यास?
वडापाव पहिले तीन दिवसच खाल्ला बघ. कॉलेज च् आणि
बाई आम्ही कि नाई आम्ही म्हणजे करा, आज तू दिल्यास तर उद्या मी सगळ्यांना देणार अस. करायच बाकी, परवडायचं नाही बाई.
पहिला दोन दिवस आम्ही द्या, पहिला दोन दिवस मी द्यालतो सगळ्यांना. नंतर मग तिसऱ्या दिवशी, हा. अग बाई!